तेला हा.
बरा आहेसा काय?
हाय की तुम्ही.
हाय की काय करायलायसा.
बसले तुमी.
हा बसलोय.
घरातली.
हाय बसल्यात सगळी जण तिकडची काय कराल्यात.
हम्म हायत की.
हम्म हं.
हम्म.
नाव हाय तेच टाकलासा काय?
माझं.
हा हा.
हा काय नाय.
काय मेन्यू केलायसा?
मीन वाली मेथीची भाजी
हम्म.
वांग्याची आमटी, भाकरी, भात. तुम्ही काय केलायसा?
आम्ही चिकन, भाकरी, भात हम्म.
मग कुठं फिराय गेलता का नाय?
नाही दोन दोन महिन्याच्या पाठीमा गेलतो. कोल्हापूरला तेन दोन महिन्याच्या पाठीमाग गेलतो म्हटलं कोल्हापूरला तेन.
म काय काय बघून आला?
तिकडं ज्योतिबा, लेणी बघितली. स्वामी समर्था च मंदिर, अंबाबाईचं मंदिर. छान होत, वातावरण तेन छान हाय. मग.
काय नाय बघा हे.
जेवण तेन झालं का नाय मग?
होय होय झालं बघा, तुमचं?
हम्म झालं की.
हम्म.
मग काय करता?
काय नाय बघा बसले. तुम्ही?
हाय बसलोय. म तुम्ही कुठे गेलतासा क नाय फिरायला?
हो आम्ही मुंबईला गेलेली की.
होय हम्म हम्म, तिकड काय काय बघितलंसां?
गेट ऑफ इंडिया.
हा.
ताजमहलच ते हॉटेल ते.
हा.
बरं.
ब्रिच.
हम्म हम्म तिकडं वातावरण कसंय म्हणजे इकडल्यापेक्षा?
हम्म होय चांगलाय की.
हम्म मग जायला कि होय.
हम्म.
हम्म हम्म मग जायला किती तास लागतात?
कित तास.
हां.
हम्म तास म्हटलं तरी किती तास?
हम्म हॅलो -
हॅलो -
हॅलो - हॅलो हॅलो
हॅलो -
हां आवाज यायलाय का माझा
हा नऊ तास लागतात.
हां हां हू किती दिवस होता तुम्ही तिथं.
आम्ही पाच दिवस होतो.
हा हा
काय नाही.
ठेऊ.
बोला की.
बोला
अजून सात मिनिट आहे.
शिस्तात बोलायचं बाळ हळूहळू
म हळू बोला
हम्म
तीन मिनिट झालं अजून सात मिनिट.
तस बोलायचं नाही त्याला ते शिस्त सात हळू हळू एक एक शब्द अशी बोललीत कणी मग ते बरोबर होतय.
एवढ्या उशरही शिस्तात किती उशीर होते मग ते -
हम्
हम्म असं -
मग बाकी काय आणि
काय नाही निवांत.
हम्म मग
काही नाही तुम्हाला काय काय येतय मेनू
मेनू मला चिकन येतय
रेसिपी सांगा बघू
चिकनची म्हणजे आता रस्सा आणि सुक केलय घरात.
हू
मग काय केलंय चिकन तिन कापले तेन
हम्म
म धुतलं म नंतरन फोडणी तेन मारायला घेतलो म तेल कांदा तेन भाजलो. म आलं लसूण पेस्ट घा तली म त्यानंतरन मसाला आपण करतोय ही तिळ, जिर, कोथिंबीर, खोबरं, आलं, लसूण टमॅटो. असते म ते घातलं म त्यानंतर मग चिकन मसाला घातलं म त्यानंतरन चटणी टाकती, मग नंतरन चि कन टाकल. म ते क उकळूपर्यंत जरा म्हणजे गॅसवर ठेवल म त्यानंतर म रस्सा करायला घेतलं.
हम्म.
मग त्येला पण फोडणी मारली तशीच.
म केलो, तूमाना काय काय येतय?
आम्हाला सगळ येतय.
व्हय?
हम्म.
बिर्याणीची रेसिपी सांगा की जरा?
आता लगेच?
हो.
ह. का?
हॅलो,
सांगा की जरा बिर्याणीची रेसिपी?
चिकन धुन घ्यायचं.
हम्म.
त्यात चिकन मसाला टाकायचा, ह- हळद टाकायची. गरम मसाल जरा टाकायच, धनापावडर जरा टाकायचं. आलं लसूण पेस्ट हळद चटणी, लिंबू जरा टाकायचं, दही टाकायचं. हा. पुुदीना, कोथिंबिरीची पेस्ट करून घ्यायची, ती टाकायची.
बरं.
कार्तिकी
हॅलो? हॅलो?
हा.
आणि काय टाकायचं त्यात?
ते झाल्यानंतर मॅरिनेट करून ठेवायचं.
म?
दहावी झाली? हो. कंपलिट झाली? हो. हा अकरावीला? कुठं मुंबईमध्येच असतय व्हय? आता सुट्ट्या हायत का काय? हो. हा हा. आणि ही त्येंच्या बहिणीच नाव काय? अकरा ती कितवीला हाय? युरीनची देतेय. सगळ्यांना सुट्ट्या हाय का काय तुम्हाला? त्या पूरवाला ना तुम्हाला हा, हा.
हॅलो.
हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो.